हॅलो. .
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
कोण बोलतो?
महेंद्र खडसवन
ओके काय काम होतं आपलं?
काही नाही काम काही नव्हतं.
नाही का?
नाही असं तर आम्ही त्या का? ते कार्याविषयी आम्हाला बोलायचं होतं तुमच्यासोबत.
ओके.
कार्य ऍप्स आहे ना तर त्याच्या त्याच्याबद्दल तर तुम्ही आता फ्री आहे का सर?
हो फ्री आहे.
हाव का तेच म्हणलं म्हण आमचं ते चालू होतं ते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
ते सांगच बरं बुवा हॅलो.
अ चरचर आवाज का बरं येतोय?
. अरे हे रेंजचा प्रॉब्लेम आहे ना थोडा त्याच्यामुळे इकडे जरा रेंज कमी जास्
टावर बसून घ्या ना तुमच्या घरावर टावर बसून घ्याल.
टावर पाशी नाही नाही आम्ही टावर पाशीच आहे. पण मंग ते टावर रेंजचा थोडा प्रॉब्लेम रेंजचा प्रॉब्लेम आहे .
हम्म तुम्ही तर दर्यागोरच राहातं वाटतं तुम्ही.
नाही इकडे डोंगरावर आहे मी.
हाव ना दरे खोरे मध्येच राहता ना.
हा दऱ्या खोर्या म्हणजे इकडं कसं आहे रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे. तुमची तिकडे आहे का?
आमच्याकडे भरपूर पाऊस पडला पूर पण आला नदीला. भरपूर पाणी पडलं ना आमच्याकडं. हो. हम्म माला डोके एवढे आमचे. आमचे माला डोके एवढे म्हटलं.
ओके नाही आमच्याकडे अजून आत्ताच फिरले बोला नाय नाय आमच्याकड . हा द्या पाठून.
के वाय सी करून घ्या मंग त्याची. त्याची के वाय सी करावं लागेल.
काय लागतं
हॅलो
आजूक लागन, आजूक लागन हॅलो
काही नाही एक लग्नाचं सात बारा लागण
हॅलो
सात बारा लागण लग्नाचा एक हॅलो हॅलो
हॅलो
हा चालूच राहून द दहा सेकंद होईस्तोवर आवाज येतो ये दहा सेकंद होसतर चालू राहून दे म्हणलं दहा सेकंद होस्तर चालू रह दे येतोय, येतोय तुला नाही येतय का? हॅलो हॅलो हॅलो
हॅलो नाही झालं आमचं जेवण झालं
आवाज येत नव्हता काय
तुमच आ
आवाज येत नव्हता
हॅलो
अरे नाही ना त्या रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम झाला नाही ना आवाज येऊ राहिला आता इकडून येत नव्हता का तुला
नाही, नाही
हॅलो नाही त्या रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे इथं कमी जास्त कमी जास्त होऊ राहिलं ते एकदा हे झालं का मग पुन्हा धरील ते नाही लवकर
शाळेवर हाय काय तू शाळेवर आहे का? हॅलो
जेवला का तू?
अरे म्हणल शाळेवर एक तू
काय ते
शाळेवर का घरी ये
हॅलो
घरी का कुड आहे म्हणलं
हम्म, त्याच्या न प्रॉब्लेम येऊ राहला.
हा, मी ते यांचा प्रॉब्लेम जाऊदे बुआ आता. जाऊ दे नको येऊ देऊ, मी बोलतो इकडून.
दहा-दहा सेकंद चालू राहू दे फक्त.
हा, काय म्हलं
दहा सेकंद चालू राहून दे.
हो ना, हो ना, नाही त्याच्यामुळेच मग ते रेंज मधी. हा हाऊ-हाऊ देतो ना.
हा मगकर
चालल-चालल, कोण आल तुलास का?
हा पाच लावून द्यायची, मला पाच. ह